हो
हा येतोय कावाात
हो आता येते बघा
हा नेटचा प्रॉब्लेम वाटत रेंज जात ते ना मध्ये मध्ये पाऊस चालू आहे ना को चांचं आलं हा
चालू तुमच्याकडे
इतका पण जोरात नाही पणग ते लाईट आणि व्रेंज सारखंच आहे लाईट घेईल ना रेंज पण ते चाक असणार
हो ना
वे खूप ह तरी वायपाय नाही काही
ह
हम्म
माझ्या मायेत खपराेनचा प्रॉब्लेम येतो ती ट्रेन जाते ना तिकडे त्याच्या त्याच्यामुळेच चालू फोन कट होून जातात
हा
जिओ तर चालतच नाही
आमच इकडे बरच ज ज रिटल मध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि मग रेंज सगळीकडे तोच प्रॉब्लेम आहे रेंज
नाही एअरटेल ला कुठे पण टेन जास्ते
बदलूनला नेमका तीन महिन तर रिचर मारला गेला तीन महिने बदलवता येतम्
् ते पर
अम्म्
पाऊस चालू असला का काही असं हे पण नाही करू वाटत काम वगैरे त काणस बोत हा
ल नाही लाईट मेन म्हणजे लाईट जात म्हणे ते लगेच ला यतात थोडसा पाऊस आला का चाललेला थोड पाजऊस आला का चाललेला नाही
काय किचनची साफसफाई करत होते
हा
हम्म झाली आज साफसफाई तर फक्त आता ते सामान नेट व्यवस्थित भरायचं राहिलं किराणा वगैरे बरण्यांमध्ये हम्म
कोण पण असेल ना पण आता वावा
ते म दोन दिवस अगोदरच घासून घेतल्या आणि मग ते घासून घासायचं काम करून घेतलं पटकन
हा ह
ते आणि ते मग ते खूप लोड येतं खूप खराब होऊन जातं मग ते मला नाही आवडत मग एढ दरवज जे भांडारी काम झालं का तेून घासूनच घ्यायचं लगेच
हा
मग खराब पण नाही होतग आपल्याला इतक आवरायला पण नाही त्रास होत ना हो दिवाळीच्या वेळेस
हा ते तर ना थोडं थोडं आवरलेलं राहिल का मग
कसा पाऊस कस आमच्याकडे तर कंटिन्यू पाऊस असतो त्याच्यामुळे जास्त हे पण नाही करतात मग ते काही कपडे वगैरे ते सगळे धुवायचे ना सगळे उन्हात च मग व्यवस्थित कडक बिडक वाळून असं मग पॅक वगैरे करून असं कम्फर्ट वगैरे मध्ये हा टा
सारखा पाऊस राहील आता
हम्म आणि या वर्षी दिवाळीत पण भरपूर पाऊस सांगितलेला आहे.
हो ना हा म आता उशीरा आला कधीलाच इल् एक महिना लेट झाला पाा जून मध्ये पाऊसच आला नाही ना.
म्हणजे मागच्या वर्षी कंटिन्यू सहा महिने पाऊस होता.
हा ह
मे महिन्या सहा मे पासून चालू झालेला होता आता डायरेक्ट अ दिवाळीपर्यंत चालू होता तो.
दिवाळीपर्यंत चालू होता आता पण ह दिवाळीपर्यंत राहिलच आता आपण या वर्ष
पण मग दिवाळीती ह्या वर्षी पण म उशीरा आला का खूप नुकसान होऊन जात ना शेतकरी लोकांची पण ती पेरणी होत नाही ह आणि पाहिजे तेव्हा पाऊस पण नाही पडत
हा जेव्हा पाहिजे तेव्हा पाऊस म राह जेव्हा नको असला का तेव्हा येतो म्हणजे आलेलं पिक हातातून जात ना मग
हम्म हम्म आता माझ्या माहेरी बघा ना पिण्यासाठी फक्त त्यांना पिण्यासाठी आणि वापरायसाठीच पाणी होतं. उपलब्ध
हा हा
शेतीला सुद्धा पुरेस आता ह आताही दोन दिवस पाऊस झाला ना मग तेव्हा ते व्यवस्थित झाल.
हा म आता काय आता वरना पाणी पाणी
पण मग आता कंटिन्यू जर पडत राहिला तर तिकडे खूप प्रॉब्लेम येतो पाण्याचा ना
हा
हा तस तिकडे डाळींब आता आता त्यांचे डाळींब वगैरे चालू होतील दोन एक महिनेने
हा ठिबक असेल डाळींबाना
आ काय म्हणता?
ठिबक ठिबक केलेलं असं म्हणत
हो ठिबकच केलेलं आहे मी हा फस्ट म्हणजे या्या वर्षीच लावलं त्यांनी नवीन आता मागच्या वर्षी लावलेलं होत. एक वर्ष झालेय मात फळ वगैरे धरले. त्यात ह ह हा पहिलाच ये. पहिले द्राक्षाचे फ्लॉट होते पण मग हे गारांचा पाऊस वगैरे व्हायचा ना. खूप नुकसान होऊन जायचे शेतीचे. हा मग ते एक जे तोडले आणि मग आता त डाईम वगैरे गहू. हरभरा सोयाबीन हे पीक घेता माझ्या माहेरी.
हा.
आता डाळींब लावले ते असं कोबी वगैरे फ्लावर. मेथीची भाजी पाल्याचा सीझनला. भाजीपाला, गहू घरी खाण्यासाठी असं. विकण्यासाठी नाही.
हा हा
हा आमच्याकडे बाजरी नाही केली माझ्या माहेरी.
सरी.
ज्वारी ते गायंसाठीच. ज्वारी गायींसाठीच चारा केलेला राहतो मका, ज्वारी.
हा नाही मग बाजरी मग तिकड बाजरी जास्त पिकते म्हजे बाजरी खाता का ज्वारी असं.
आमच्या माझ्या माहेरी गहुच खाता जास्त करून बाजरी पण नाही, ज्वारी पण नाही. हम्म.
बाजरी त.
तुमच्या.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
हम् हम्म हम्म. इकडे, इकडे जळगाव सोडून चाळीसगाव, जळगाव तिकड. आम्ही बघितलेला तो एरिया.
हा तिकडच्या भागात ज्वारी जास्त चालत.
हा तिकडं खूप उन्ह असतं.
हम्म.
माझ्या आजींचे माहेर तिकडेच आहेत ना.
हां ह तांदूळच्या नागलीच्या.
हॅलो.
चालते अस.
हम्म. हम्म आम्हाला डेली सकाळ, संध्याकाळ भात लागतो.
हा का हा ह.
पण म्हणजे पहिल्यापासून खाता म्हणजे सवय असं हम्म. ळ आमची शेती बाहेर गावी पण मग आम्ही नाही करत असं. काय म्हणता.
हॅलो. अ